हा. बोला ताई.
काय चाललय?
काय नाही. तेच म्हटलं तुमचा मुलगा पण सकाळी लवकर जातोय म्हटलं स्कूलला तुम्हाला पण बरंच हाय की सकाळी सगळी तयारी करून ठेवाय लागतीया
होय की आधी शाळा असल्यावर रात्रीच सगळं आवरायला लागतंय आणि नाहीतर म सकाळी ती अ कास तयारी करून म्हणजे मग शाळेला काय खऱ्याच नाही.
होय सगळा होमवर्क करून घ्या मुलांचा युनिफॉम बघा लइ असतय
ते आधी प्रॉपर सगळं तेच कि रात्री तयारी करायला लागते ते युनिफॉम, कुठं काय सोक्स, शूज सगळं ठेवायचा आधी काढून स कसं कळतं लवकर जायचय म्हणल्यावर ल आधीच रात्री सगळं करायचं. मग असं काळी
हा हा इंग्लिश मिडयम ला असल ना.
हा इंग्लिश मीडयमलाय तो.
तेच की त्यांच्या तर लईच रूल्स.
हो भरपूर लूटस होय.
शाळेतन एवढं काय नसतंय पण
हा इंग्लिशमेडीयमला हा तेच की शूज त्यांचे सगळं म्हणजे प्रॉपर सगळ लागत व्यव स्थित, काही चालत नाही नसलं की नाहीतर मार घरी घालवतेत पोर आवं. हा तेच की एक वेळ प्र घासल त्यांची जेवढी वेळ तेवढ्या वेळेतच जाल पाहिजे म्हणजे नाही तर मग पाच, एक, दोन मिनिट उशर झाला तरी पोर म बाहेर ठेवत्या ती त्यांच्या म्हणजे ह प्रेयर वगैरे ते प्रा- होईपर्यंत
होय होय तसंचय इथं पण आओ त्यामुळे लई क करेक्ट टाइम च्या बाबतीत सकाळ-सकाळी इतकी गडबड
हा सकाळी ते म मग काय उठा नाहीतर ते आपल्याला वेळ नाहीच आपला वेळ जरा पाच मिनिटं उशीर झालं. तर मग सगळा हिकडं तिकडं होतय सगळं तेच की असं वाट की पाच मिनटं झोपाव किंवा आजारी पडलो आपण नाही चालणार ते तेच की सकाळच हो बस नी जातो तो पण सात ते अ म चार
होय बरच टाइमिंगे म
कर्नाटक ला असते तिकडे तिकडे तू वेळेस असयं
हा हा हा आमची बी कशी सकाळी अ म्हणजे सात ला जातात साडेसात ला पण ॲक्च्युली शाळा नवला चालू होते त्यांचे
हा नाही महाराष्ट हा नाही महाराष्ट्रात कमी आहे. कर्नाटक मध्ये आहे म त्यांचं पण तसच आहे तो जातो साडेसात पर्यंत म्हणजे सातचं टायमिंग म्हणजे बसच आहे. बस न फिरून फिरून जायला लागते ना असं सगळी मुलं घेत घेत मग ते साडेसात वाजता मग तिथ मग त्यांची स्कूल मध्ये प्रार्थना मग थोडा असं व्यायाम वगैरे असं काय काय ते घेतात. मग साडेआठ ला चालू होतय. साडेआठ ते पावणे नऊ पर्यंत म ते पावणे नऊ पर्यंत घेत तले की मग दोन ह दोन दोन बॉक्स द्याय लागतात कधी दोन कधी तीन असं पण बॉक्स द्यायला लागतात स्नॅक्सचं
हा होय छोटं टिफिन, होय स्नॅक्स आणि टिफिन बॉक्स आणि वेगळा द्यायला ला -
हा तेच की कारण की एवढा वेळ आहे त मुलांना व्यवस्तित तीन टाईम द्यायला लागतय.
होय की आओ आणि मुलं पण कंटाळतात मेन म्हणजे ते फिरून फिरूनच कंटाळतात.
मग काय तर ते, बसला आधी वेळ लागते अर्धा पाऊन तास. इथन घरात न लवकर निघायला लागतय अस आणि आ सोडायचं हसम सोड आप घरात सोडायच म्हणजे आपल्याला एवड्या सका का सकाळच घरातल आवरत नाही. कधी जाय सोडायला पण
जायच आणि पावसाळ्यात वगैर जरा प्रॉब्लेम येतो ना आणि पुढच आणि असतयच कि मिस्टर वगैरे जाणारे असतात रुटीन असतेच किं आमच पण सेम असच होते प्रॉब्लेम शाळा जवळच आहेत पण जायला भेटत
होय की ते, शाळा आपली म्हणजे आम्हाला लाब ना शाळा पण जवळ नाही आमची म्हणून तर, त्याला बस- लावली हो.
हा, हा, हा हं आमच्या मुलांची तरी आहे पाच- सहा किलोमीटर आहे. आणि मुलगीची ही लांब आहे. मुलगीची एक तेरा-चौदा किलोमीटर- त्तर
हा हा ह ह अस का ते बस म्हणजे पावसाळ्यात आता उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण ते बर पडतं नाहीतर आपण गाडीवर न म्हणजे मी तर जातच नाही मिस्टर जातात तर ते गाडीवर न असल्या उन्हाचं जायचं पावसाळ्यात पाऊस पडत अस- व्हय, सगळं ते आपली बस असते. ते बरं पडतो? ते पण बरं आहे हम्म ते पावसाळ्यात तिथे थांबा तिथे थांबा उन्हात पण हे नको ह ती होतेय ह त्यांच पण ते म्हणजे हा दोन्ही खंड, पण ते हेच आहे. दोन्ही खंड, पण प्रॉब्लेम आहे म्हणजे एक उन्हाच, पावसाळ्याचं बरं पडतंय ते बस. लेट होतो एवढंच, पण काय आता सगळ्यांच मॅनेज करायला ला-
सगळं एडेजस्ट करायच
हो, तेच की, ह मग होयच की, हो तेच. हो, हो मी घरीच असते. असे म हम् नम्
आम्हीच म्हटलो. आम्ही पण घरीच आसतोय सोडा हेच आपलं बघत काम झाल
होयचकी हाय अ हाय घरातलं करेपर्यंत आवरत नाही. बाहेर कधी जायायच तेच म्हणते तेच म्हणते घरातला आवरत आणि बाहेर कधी जाया
तेच कि घरातलं आव ती जाऊन आवरूपर्यंत म्हणजे परत घरीच येतात.
होय पोर तोपर्यंत आली तेच की सकाळचा आव ते थोडा वेळ कुठे आपलं जेवण नाश्ता वगैरे होतय काय नाही तोपर्यंत अ पोर पोरांची अर्धी वेळ झालेली म्हणजे यायची वेळ झालेलीच आस त्या परत त्यांना ये आणखी काय तर खायला वगैरे बनवून ठेवाय लागतय ना तोपर्यंत झाल संपतय थोडा वेळ संध्याकाळची जेवणाची तयारी
तर काय आसच सगळा दिवस जातो तो पण बघू, बघू पर्यंत संध्याकाळ दहा वाजत
मग काय तर तेच की मध्ये झालं संपलं की कधी जायच कुठ जायच तेच म्हणतो ऑफिस वगैरे जॉईन करायला ते जमलं तर पाहिजे की होय हो ते होतच नाही, ना उगच आपली पण चिडचिड त्या पोरांनवर पण चिड चिड
होय आणि सण वगैरे आलं की लई आसं पई पाऊणं
हम.
सण आलं की लई हाल होतात लेडीजचे घरी करणार कोण आसल तर काय वाटत
हा एकट एकट नाही होत हुं कोण असलं तर काय तुम्ही तुमच्याकडे आता वट पौर्णिमा करीत असतील की?
होय आता पुढच्या महिन्यात हाय वाटतं ना?
पुढच्या महिन्यातच की
तेच की होय मी म्हणजे अजून किती तारखेला काय बघितल नाही पण आहे आमच्या तर जवळच आहे समोरच आहे झाड, होय आम्ही जरा कस आउट साईडला हाय. अ फॉरेस्ट एरिय- एरियाय ना त्यामुळं
ह ह ह मग शॉपिंग वगैरे झाली की, नाही वटपौर्णिमेला साडी वगैर- वैगरे
आता घेतले तर बनवायला तर दिलय एक होय.
त्याच्याशिवाय सण वाटत नाही.
होय त्याच्याशिवाय सण काय वाटत नाही तयारी केल्याशिवाय की, नाही आम्ही तर इथन इथ समोरच जातोय पाच मिनटाचा रस्ता नाही. आणि म्हणत्यात एवढा आवरून जात. तैसा
फोटो तेच कि फोटो नको का काढायला. ह मग काय आणि तेच की परत रोज कोण आवरतय ना ते एक दिवसा त सन झाल. संपलं सकाळच हा आण ते म्हणजे आवरलं नाही की, मग ते वाटत पण नाही सण म्हणजे काय म्हणतात की असं, सणनसल्यागत रोजचा दिवस सारखा असं होतंय. ह आम्हाला आम्हाला तेच झालं बघा आम्हाला मुंबईतीत. त झाडं म म्हणजे आहेत. लय लांब आय असं म्हणजे पाच-सहा किलोमीटर पेक जास्त असे ह म अता माझं बाळ बारकय
ते आता फांदी वगैरे घेऊन येऊनच जास्त तुमच्या इकडं असतंय
ती फांदी आणायची, त्यालाच धागा गुंडळीत गुंडळीत घालायचं आणि तिथेच अ तेच हे करायचं
हूं हूं हूं! झालं. आमच्या इकडं जरा आउटसाईडला झाडं वगैरे असतात ना.
हा, गावाला ते बरं पडतंय. हं. तसं इथं कुठं मि मिळत नाही आणि इथं मुंबईत असून मला आता बाळ बारकं हाय हणून नाहीतर जाऊ शकत होती. त्याला आता बाळाला घेऊन कुठे जाताय. किती गर्दी वगैरे भरपूर. अ गर्दी, गर्मी.
एवढं वर्ष आणि मग परत काही नाही वाटत मग. जरा बाळ मोठं झालं की चालतंय पुढच्या वर्षी वगैरे.
हां तेच की आणि भार टायमिंगला मी इथं नसते. असते तिकडे अ म्ब कर्नाटकला. मग त्याच्यामुळे तिथं पण तेच म्हणजे आपल्यासारखी प नाहीे तिकडे, वटपौर्णिमा हे काय करत नाहीत. आली काय न् गेली काय. हां आली केली काय त्यांना कळत पण नाही, आपल्याला पण मराठी आस कायेय तर, आपल्याला कळतयं. हं, महाराष्ट्रात. हो, तिथं पण तेच फांदी आणायची तिथंच पूजा करायची
व्हय. आपण आधी लांब जाइत हुतो. आणि काय ख खूप गर्दी आवो. ते पुजू पण द्यायच्या नाही, काय नाही. मग सगळ्यांनी कॉलनीतल्या बायकांनी म्हटलं सरळ झाडचं लावूया आपल्या इथं. इथं कॉलनीत. मग एक वर्ष छोटं रोप पच आणलं नर्स सरितनं आणि लावलं आवो. आता ते झालंय छान, मस्तपैकी. एव्हढं एव्हढं मोठ्ठ झालंय आता, आता बरेच जण मला बा का गं न लेडी? इथंच येतात मग सरळ. तसं केलं मग आम्ही. होय, गर्दी नाही काही नाही, आपलं निवांत. होय, व्यवस्थित पूजा करून, फोटो वगैरे
तेच की. छान वाटतं ना ते पण. आपलं म्हणजे आपल्याल्या घ घरातल्या घरात. पण होऊन जातंय. ह, होच की. आणि म्हणजे कुंडीत प्रॉपर लावलंयसाना असं, तरी आम्ही बघा इथं आता. हां
गल्यानंतर परत मग जागा होती तिथं नेऊन मग लावलं ते. आता झालंय, व्यवस्थित जगलंय वगैरे ते. काय वाटत नाही. हा व्हय की. कुठं, म्हणजे आप आपलं बाबा हाय, आपल्या कॉलनीतल्यांनी लावलंय, बाकीच्या बायका येऊन पण पुस्तक मग कसं छान वाटतंय ना तेवढं निवांत. तर काय गर्दीत वगैरे की. ती बायका बाई एवढी गर्दी नको नको वाटत अव ते, पूजू पण देत नाहीत सगळं धक्काबुक्की ते फेऱ्या मारायला येत
हम्म हेच ते पूजा करायची म्हणून पटकन आपलं धागा गुंडाळायचा अन विषय संपला.
हा करायच म्हणून करायचं असं होत, ते गडबडीत ठीक आहे. चालते तुम्ही करा नाही. परत
हो हो चालतंय ठीक आहे, ठेवू का?